हॅलो
हॅलो
हॅलो, हा आवाज येतोय,
होय येतात, येतात सकाळ सकाळ तुम्हाला पण
काय करताय काय नाही ब अ्छ झालं जेवण वगैरे, हो झालं ओके ग झालं जेवण, हा झालं बस मोबाईल बघत बसले होते, तर थोडस सोशल मीडिया वगैरे, आपला इं्स्टा वगैरे
आ तेच आता त्याच्याशिवाय तर कामच नाही
हो ना नाही म्हणजे थोडंसं बघा वाटतं ना आपलं काम वगैरे आवरलं की थोडं चालू राहतं,
थोडस बघ म्हणजे असं पाच दहा मिनिटं बी भेटले का मग, बाल चला मोबाईल पाहू म्हज खूप फायदे, ना मग त्याच्या असं, की आपल्याला काही काही बघायला भेटतं त्याच्यात
हा आणि माहिती भेटते, ना आजकाल कसं सगळं सोशल मीडियावरती आहे, न्यूज बघायची असेल तर सोशल मीडिया आहे कॉल करायचा असेल तर सो सोशल मीडियामुळे आपण समोरची म्हणजे लांबच्या व्यक्ती तीला सुद्धा परदेशातल्या व्यक्तीला सुद्धा समोर बघू शकतो. सगळं म्हणजे अस त्यांना कपतला म्हणजे त्यांना असं म्हजे असं वाटत की आपण जवडून त्यांना भेट होय भेटते हो
असं वाटत आता व्हॉट्सअपच पाहा ना आपण म्हणजे असं मेसेज आला का पाहतो. तं मोबाईल बंद असला वाजला क ल की कोणी मेसेज केला.
तर आयुष्यच राहिलं नाही मोबाईल शिवाय आणि सोशल मडियािवाय.
आयुष्यात नाही राहि
एक हात दिवस जर चार्जिंग नसेल मोबाईलमध्ये रिचार्ज संपला असेल किंवा मोबाईल खराब जा असेल असं वाटतं की बाप रे आता जीवच गेला.
अ म्हणजे इतके काही ऑप्शन काढले त्यांनी म्हणजे सोशल मीडिया दवारे
खूप हो आता रीलस वगैरे पण येतात आज नवीन ओपन थेड हा थ्रेड्स
पण किती म्हणजे अस खूप फॉल वळसत आहेत लोकांचे.
हो खूप इन्कम पण वाढली ना त्याच्यामुळे लोकांची युट्यूब इ इंस्टाग्राम या गोष्टीमुळे लोक किती म्हणजे पैसे कमावायला लागलेत घर बसल्या काही न करता
काही न कळत फक् वे बनवायच.
रिल बनवायची अरे फक्त वाटत आपल्याला आता त्याच्या मागा पण खूप कष्ट आहेत म्हणा पण आहे लोकांच एंटरटेनमेंट होत कॉमेडी काही पण बन ला सं हो
त्याच्या दारीे पण भरपुर कमवताय लोक
कमा खूप आहे पण त्याच्यात कष्ट तर कुशलाही करावेच लागतात असं नाही की कष्टाला ऑप्शनच नाही तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर बघा काय यासाठीच बगा ना रोहिनी म्हट तर सोशल मीडियावारे करता येत आता मी स्वतः बिझनेस करते ना. तर पूर्ण रीलस वगैरे अपलोड करते तर खूप छान म्हणजे सपोर्ट मिळतोय लोकांचा आपण एवढ दूर लोर् नाही जाऊ शकत आपन काय पाहऱ्या वेळामध्ये सागू शकतो तर की बाबा हा मी हा हा बिझनेस करते मी हे हे करते बस पण सोशल मीडिया मु आपण खूप दूरच्या लोकां त जाऊ शकतो आपच वाढतो आपल नाव मोठ होतं क बा हा मुलगी हे हे क रा लागली बायकासाठी तर खरच खूप छान आहे
हो गृहिणीसाठी तर खूपच छान आ्हे. म्हणजे आता बाकी कसं आहे फॅमिलीला सांभाळून. थोडासा वेळ देण्यासाठी किंवा आपल्याला असं वाटतं की थोडं
थोडस आपण पण काही काम करावंसाठी खरच खूप चांगलं आहे. चांगलेय घर बसल्या आपण काय, खूप गृहिणीनी पण आता घर बसल्या काही उद्योग सुरू केलेत ना साड्या विक म्हणा किंवा म छोटे छोटे शिलाई काम म्हणा आप ते ऊलनची कामं वगैरे करतय आहेत बायका. खूप खूप छान करत आहेत. छान करतात. कसे म्हणजे असं स्टेटस ठेवले किंवा म असं केलय कसय आपण जेव्हा तोंडी सांगो लोकांना मी तुम्हाला सांगते. एका लोकापर्यंत जात ते. तुम् एक हात दोन ला सगाल प हे सोशलीडया व्हॉटसअप ठेव नाही एकातणंर ते दोनशे लोकांना दाखू शको तुवा मी हे हे करते.
आता फेसबुकच बघा ते. व्हॉट्सअप तर ठीक आहे. आपली फॅमिली बी असते म्हणा त्याच्यावर. आता फेसबुक कंस म्हणजे कोणते पण व्यक्ती राहतात तिथे. कोणते पण काणीकोपरतल्या व्यक्ती पर्यंत आपलं पोचून जातं तिथे.
प्रमोट करू शकतो ना. पूर्ण भारतामध्ये त्या गोष्टी दिसतात. आता काय भारताच्या बाहेर मणा पूर्ण जगातच देतात म्हटलं तरी चालेल. तेच. मला एक वेळेस चे. हे ऑनलाईन जर चालू केलं बिझनेस.
कस म्हणजे आपली वस्तू
आपली वस्तू सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचतेस. हा फक्त एवढाच इश्यू आहे ऑनलाईनचा. की, सोशल मीडियामधून काय असतं काही फ्रॉड पण होतात गोष्ट ते आपल्याला पहिले ट्रस्ट त्यांचा जिं जिंकावा लागतो. त्यांचा विश्वास मिळवा लागतो. त्याच्यानंतर मग आपण त्या गोष्टी. लो एकदा विश्वास मिळवला ना लोकांचा. मग सोशल मीडिया एवढा बेस्ट ऑप्शनंच नाही बिझनेससाठी. खूप छान ऑप्शन आहे सोशल मीडिया. जास्त फ्रॉड पण वाढत चालंय म्हणून लोकांचा विश्वास हो होत नाही. एकदा विश्वास वाढला ना. माझा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही दुसऱ्या चार जणांनी सांग की नाही बाबा. हे या या ताईचे हे प्रोडक्ट खूप छान आहे मी मी स्वतः वापरले. आणि बाईकांचं कस असतं एकीने सांगितलं की दुसरींना ते घ्यावं वाटतं.
घ्यावच लागत. अहं. सं म्हणजे असं ते भरोसा रात नाही ना? असं म्हणजे एक वे दोन वेळी स्क्रॉट झाला. ते तर. आता सोशल मीडिया व नंबर सुद्धा कुठून काढ ते लोक काय माहिती आहे. म्हणजे कुठून पण कॉल करतात हॅक वगैरे करतात. नाही म्हणजे असं कसय? अनोळखी व्यक्ती पण असं कॉल करतात. की
आणि म्हणजे जेवढं चांगलं आहे ना, सोशल मीडिया यूज करण्यासाठी. आजकाल पोरांचं शाळेचं पण तेच झाले ना सोशल मीडिया अभ्यास होमवर्क येणार तर मोबाईलवर येणार व्हॉट्सअप ग्रुप वरती काही ह्यांना प्रेझेंटेशन द्यायं असेल तर ग्रुपवरती द्यायचं असतं. काही प्रोजेक्ट तयार करायचे असतील तर युट्यूब बघणार, इंस्टाग्राम बघणार. इकडून तिकडून माहिती गोळा करणार देणार. चांगलं पण आहे. सोशल मीडिया तसं वाईट पण ते. हा दोन कुठल्याही गोष्टीला प्लस आणि मायनस दोन्ही बाजू असतात. चांगलीही असते वाईटही असते. कुठल्याही गोष्टीला असते. आ ते कसंय आहे. आपल्यावर आहे. हा नाही आपल्यावर आहे ना ते? आपल्याला काय घ्यायचं बबा त्यातन. सोशल मीडिमधलं पण काय चांगलं गोष्ट घ्यायच्या? काय वाईट गोष्टी घ्यायच्या आहेत? ते आपल्यावर डिपेंड आहे. आपण जर वाईटच घ्यायचं ठरवलं तर, मग ते आपण काही करू शकत नाही.
घेऊ शकत नाही. तसंच असत ना ते.
हम्म. पहिले नाही का? रेल्वेला तिकीट काढायचं म्हणलं तर, पहिले रेल्वे स्टेशनला जायला लागायचं तिकीट काढाचं मग यायचं. आता तसं नाही मोबाईलवर घरी बसलं की टाकलं की झालं. तिकीट निघालं ट्रेकिंग डी म्हणजे रेल्वे आपल्या नातेवाईक जर जात असतील. हा कोणत्या गावाला पोहोचली ट्रेन ते सुद्धा तिथे घरी बस घ सगळ्या गोष्टी. घरी बसून कळत आणि त्यातल्या त्यात आता का कुठे की वेळेवर पोचणारे मम्मी. मग सांगून देता येते तुम्हाला फोन करून.
म इतकं त्यांच्यासाठी पण
सोप झालय आता घर बसल्या आपण किराणा मागवू शकतो. तो भाजीपाला सुद्धा आता घर बसल्या यायला लागलाय हो भाजीपाला सुधा यायलागला कोणतीही वस्तू उपलब्ध आहे त्यात खूप, खूप सगळं घरी यायला लागलंय काही बणाला म्हणजे कशालाच हात बाय मळाची गरज लागणार कष्ट करायची गरज लागत नाही बस आपण ट्रॅफिक पासून वाचतो ट्रॉफिक हो वेळ पण वाया जात नाही हा सोशल मीडियामुळे वेळ वाचला लोकांचा खूप पण त्याचबरोबर लोक आळशी पण खूप झालेत लोकांना काय आता सगळ्या गोष्टी घर बसल्या भेटतायत तर बाहेर जाव वाटत नाही लठ्ठपणा वाढला आजार वाढले तेे तर आहेच सोशल मीडियामुळे ह ह्या गोष्टी पण वाढल्याच ना काय एखादी चांगली गोष्ट येत असेल तर त्याच्या सोबत वाईट गोष्ट ही येतेच
हम्म
बाकी मग मुलांसाठी तर खूप चांगलं म्हणजे या लहान मुलांनी जा सवय लागली
ते कोरोनापासून सुरू झालं पोरांच काय झाल कोरोनापासून सुरू झालं पोरांचं
हा कोरोनामुळे
सुरु झालं कोरोनामध्ये जस शाळा बंद झाल्या मोबाईल वरती सगळ्या गोष्टी याय लागल्या तसं पोरांना पण त्याची आदत सवय झाली की आता सगळे येते तर मोबाईलवरतीच आणि त्याच काय अभ्यास करत, करत लगेच स्क्रीन स्क्रोल करतात लगे मग यूट्यूबमध्ये जा ते हे व्हिडिओ बघत बस इन्टा मध्ये मग रील मध्ये पण इतके गुंतव जात नाही तर गेम सोशल मीडिया चांगलंच आहे युज केलं ना चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या आहे माणसाची ग्रोथ खूप छान होते सोशल मीडियाने
छान गत होते बिचार
फक्त ते स्वतःला प्रेझेंट करता आल पा पाहिजे त्याच्या समोर स्वतःला हे करत आल पाहिजे खूप छान आहे
बाकी मग कस अस वाईट उपयोग करता सोशल मीडियाचा वाईट फोटोस अपलोड करून रीलील अपलोड करून त्याच्यामुळे
त्याच्यामुळे मग कसं आहे कोणी पण वापरायला हे करतं सोशल मीडिया, सोशल मीडिया थोडस आणि आपल्या सारख्याच तर ठीक आहे पण थोडेसे अ जास्त वय असणाऱ्या लोकांना काय होतं हे एखादी लिंक आली एखादी गोष्ट त्यांना समजत नाही बाबा आपण हे कराव की नाही भले चांगली असे तर चार वेळेस विचार करतात की बाबा नाही की काही झालं फ्रॉड झाला तर आपले पैसे कुठ गेले तर का आपल्यासोबत स्कॅम झाला तर किती फ्रॉड होतात त्या खूप काय स्कॅम वगैरे होईल का असं वाटतं लोकांना
हो ती फाल ओपन करतच म्हणजे आपलं बँक अकाउंट खाली करून देत्यात
खाली करून देतात हो
आता तसंच झालंय ना म्हणजे आता पार्सलवाल्याने फोन केला होता इथे एक व्यक्तीला
ला हा
ते म्हणे तुमचं पार्सल पोचलेलं हे पाचशे रुपये टाका त्याने टाकताच बरोबर
बरोबर हा लोक तसंच करतायत एकदम
तसं नव्हतं ते काही फारसं
आणि ते कस अगोदर चौकशी व करतात, बघतात आप सोशल मीडियावर पण काय असतं आपण ज्या पण गोष्टी बघतो गुगल ला म्हणा इन्स्टाला वगैरे तर ते त्यांच्याकडे डाटा सेव्ह असतो व आपण काय पाहिलं. काय नाही. होत नाही आपल्याला वाटत. आपण मोबाईल मधून जरी डिलीट मारलो काय पाहिलं? काय केलं? पण ते राहतच त्याच्याकडे. सरोवरकडे राहतच सगळं. ह.
हम्म सग
तुम्ही करता की नाही सोशल मीडिया युज? मग काही युट्यूब चॅनल वगैरे? इंस्टा वगैरे? हो ते त मग आता ते तस कळत ना इंस्टाग्राम फेसबुक. नाही स्वतःच चॅनल वगैरे आहे का तुमच? अच्छा. हा ते त लागतच. व्यसन लागलं का ते बंद होत नाही ना. वेसनचे ते एक प्रकारच.
हो हो तेच म लहान मुलांना जेवढं दूर ठेवत आलं तेवढंच बरं त्याच्यापासून तर
आपण म्हणतो. माणसांना म्हणतो, हे व्यसन आहे, धुम्रपान करू नका. हे नका. ते आपला हे एक व्यसनचे.
वेस
व्यसनचे हो, आपण स्वतः दूर राहू शकत नाही. आपण पोरांना म्हणतो की बाबा तू बघू नको. तू हे करू नको. पोरांच्या हातातून उ घे होतो. किंवा माणसाच्या हातातून काही काय खात असतील तर घेतो. पण आपल्या हातातन फोण कोण काढून घेणार.
ते सां, म मुलं ते शिकतात ना आपल्या
आपल्या आई वडील, हा आपल्याक बघूनच ते करतात ना. आपल्याकडे कशाला नाहीे. मडीया युज केला की, पोरं युज करतात. हम्म माझ्या मोबाईल मध्ये कहाणी
माझ मम का नाही फेसबुके अस प्रश्न
ह, प्रश्न विचारतात. प्रश्न विचारतात हो. आता पाचवी सहावी अताच्या मुलानाही इंस्टाग्राम पाहिजे. रील पाहायला. पाचवी सहावी च्या काय, दोन वर्षांच्या पोरांना स्क्रोल कसं करायचं ते माहिते दोन वर्षांच्या पोरांना. स्क्रीन बरोबर स्क्रोल करतात. ते.
हो.
आप
आणि किती आता लाहान लाहान मुलांनी पण सोशल
पण सोशल मीडिया ओपन केलाय. हो हो. रील बनवायची टाकायची. सुरूचे आता. फेमस होशील असं करून त्यांना पण सवय लावून दिली. लावूनच दीली आता काय, मग बाकी आणखीन काय चाललं? बस काही नाही. चालते. करा मग, करेन अस आणखीन फोन वगैरे. हो हो चालेल. चला बाय.